हा आहे आहे निवांतय बोलकी का काय काय
अगं काय नाही ते गौराईचा सण नाही का तुमच्याकडे हा मग त्याच्याविषयी तू जरा सांग हा ग ते म्हणजे काय झालं आमच्या इथं वेगळं होतं पण मी आ त्यांना म्हटले ना की त्यांच्या तिकडडेच असं असतं तर मग आपण ह्या वर्षी करूयात मग आता म्हटलं विचार त्यांना की कसा असतं म्हणजे वगैरे
होय ना सांगते की अग पहिल्या दिवशी गणपती वगैरे आणायच त्या दिवशी आमच्याकडं पहिला नैवेद हा पूर्णाच्या मोदकाचा असतो म्हणजे आपण जे सारण बनवतो ना घोबऱ्याचं तसंच पुरणाचं बनवायचं तो पहिला मान आमचा हा आणि मग आणि आमच्या इकडे गनोबा वगैरे काय नसते ते मातीचा तुमच्याकड असतो का तो ग नोभच मातीच हा छोट हा ते काय आमच्याकडे नसत मग त्यावेळी आम्ही असं मग आपल्या देवघरातली मूर्तीच आम्ही तिथं ठेवतो आणि पुन्हा मग ती सऱ्या दिवशी गौराई मात्र आमच्याकडे अशा उभ्या असतात म्हणजे मूर्ती वगैरे अशा असतात मग त्याच त्या दिवशी म्हणजे गौराई दिवशी आणायचं बाहेरून आणायचं ते पण अगदी शेजारच्या वगैरे बायका येऊन असं मोठा फंक्शन असतो तो पण आणि मग पुन्हा वेगवेगळी रूप द्यायची ग गौरी गौराईला मग कधी मी अ आपण कधी सरस्वती बनवू शकतो कधी आता मी मागच्या वेळीच वर लक्ष्मी जसं कर्नाकात अस ना असं बैठी असते बघ चौरंगावर आणि इकड दोन्ही बाज तुला लोड होतय साडी वगैरे छान नेस वायची आता मुखवटे पण अमरावती मुखवटे एकदम छान निघालेत ना अगदी म्हणजे ओरिजिनल असं बाई असल्यासारखे असं सेम तसे आता मागच्या एक दोन वर्षापूर्वी मी तसे मुखवटे घेतले बघ आणि अगदी ते म्हणजे रियल वाटते आणि तुला सांगते आमच्या एक नाही मग आमच्या इकडं फक्त एकच असते पण आमच्या आजूबाजूला सगळीकडे गंगागौर असे दोनच असतात पण आमच्या घरात पर्सनली आमच्या म्हणजे कुटुंबात पूर्ण एकच आहे आणि बाकीकड ह का दोन म्हणजे आमच्या इथ तरी एवढा मोठा तो सण आहे क जस कोकणात वगै आहे म्हणजे अगदी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकण गणपती आरास बगायला जात अगदी तसं आमच्या इकड म्हणजे त्या गणपतीची आरास म्हणजे एवढं ही अगदी प्रत्येक बाई स्वतःच देहभान विसरून अगदी खरोखरच माहेर वाशी कोणतरी आली घरी अगदी मग अगदी दिवाळीचे पदार्थ सगळे बनवायचे मग तिला काय आवडतंय दर रोज तिच्या नैवेद्याला वेगळं वेगळं कधी कढीच कधी कडी वडी किंवा पो पुरणपोळी ती दिवस पण पदार्थ इतके भरपूर अगदी आपण कस आपली इथ मुलगी कोणतरी आली माहेरी कि तसं करू अगदी तसं येतं अगदी त्या भावनेन करते बर का सगळी मग अगदी सजायचं धधयचं इतकं छान सजवतयत आम्ही तर ल होते त्याच्यापेक्षा ठिकाणी इथं म्हणजे मग तशी स्पर्धा पण ठेवतात घरगुती हच्यावर अगदी बक्षीस पण मोठे मोठे असते त्यामु आणि खरोखर बघण्यासारखे असतात असं काही स्पर्धेत भागायचं म्हणून कोण बनवलेलं नसतं पण या गावची आवडच की बा आपण गौराई चांगलीच बनवायची अगदी एक म्हणजे मोठा खर्च करून केल्यासारखं करतात
होय म्हणजे आमच्या इथं पण असते पण आमच्या इथं काय माझं मागच्या वर्षी केलं होतं आता आमच्या इ आमच्या घरात दोन बसवावे लागतात खातर म्हणजे ते काहीतरी रीत आहे यांची म्हणून म्हणजे ऑलरेडी मम्मीकडे आमच्या एकच असायची पण इथे दोन आहेत तर आमच्या गावात बायकांनी काय केलं होत जे हच पार्वतीचं लग्न असतं ना तस सेम पहिला त्यांच म्हणजे घाणा म्हणा त्याच्या भांगड्या भर भरायचं म तिचं ते लोटांगण म्हण पाया पडायला हे सग डेकोरेट केलं होत आणि त्यांनी ते व्हिडिओज केलं होता म्हणजे तर हा त्यांचं ते हे होतं म्हणजे त्यांनी ते सगळं इक्वल केलं होत खूप छान होतं म्हणजे पण आम्ही इथं माळावर एवढं का हे नाही पण आम्ही पण कस बाकीच्या पद्धतीमध्ये कस बसून ते जात धरताना भाकरीच करताना असं आम्ही करतो इ ह आणि आमच्या दोन असतात त्याच्या ऑप्शनल राहते ना म्हणजे
छान वाटतय म्हणजे कालाव सोन आहे काला वगळी हा असं आणि आमच्या इथं तर ब अ एकीनं पूर्ण लग्नाचा सोहळा उभा केलेला म्हणजे छोट्या छोल्या म्हणजे बघण्या कार्यक्रम म्हणजे कांदे पोहा्याच्या कार्यक्रमापासून सत्यनारायणापेणा सगळे कार्यक्रम ई गो इतक मस्त कार्यक्रम होता तो म्हणजे त्यांचं कसं केलेलं छोट्या छोट्या बाहल्या म्हणजे ब बघण्याचा कार्यक्रम तर आई वडील त्याचे आई वडील आणि मुलगा मुलगी मग त्यांचे कपडे वेगळे प्रत्येक वेळी त्या मुलगीचे परत तुला सांगते छोट्या छोट्या त्यांच्या हातात डिश होत्या अगदी छोट्या त्या बावलीच्या बसेल एवढी आणि त्यात पोहे व्यवस्थित पोहे करून त्यात ठेवलेले त्याच्यानंतर कार्यक्रम येणार म्हणजे त्याच्यानंतर काय येणार म्हणजे सुपारी फुटली तर अगदी ती सुपारी पूजन सगळं म्हणजे सगळं त्याच्यानंतर आलं मग मुहूर्त मेढ मुहूर्त मेढ तर सगळा म्हणजे अस इतकं त्यांना मस्त आणि त्यांच एवढं अखी रेखेव होत अग आणि अगदी म्हणजे आता अ रिसेप्शन रिसेप्शन त्यांनी ठेवलं हळदीला तर हळदीचे सगळे पिव पिवळे कपडे भा तरी म्हणजे जेवण पुरी तर पुरी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याना खा एवढ्या पुऱ्या तेनी करून प्रत्येक ता आटा सगळं होतं आणि सवासण असं आता ह्याच्या वेळी आपलं असतं ना मुहूर्त मेढच्या वेळी अ त्यावेळी त्या त्या बायकांच्या म्हणजे प्रत्येक बाई आवरून आलेली तिच्या ताटात पुरणपोळीचा स्वयंपाक लई मस्त इतकंनी छान त्याचा नंबर मत खवढ त्यां सुपर आणि असं कुठेही ओबडधोबडपणा नाही बरं का अगदी असं आखीवर रेखेवपणा अगदी व मत के म्ह म्हणजे कष्ट पण आहेत त्याच्या पुुढंड मग काय त्यानी आणि एकदा केलेलं बघ त्याच लेडीज न केले त्यावेळी तरी ते मी असं म्हणजे अशा सवासने आपण घालतो की पाात सात असं त्यानी सात स्टॅच्यू ज आपले गौरीचे स्टॅच्यू असत नाही तशा मांडी घालून बसलेल्या पाच जणी का सात जणी होत्या त्या परत एक एक ब भाक चपात पोहळ्या करतेली तिच्या जवळ म्हणजे असं चूल मांडलेली त्यानी चुलीवर तवा तव्यावर एक पोळी होती आणि शिब्र असते की नाही त्या दोन पोहळ्या शिल्लक पडलेल्या आ इतकं म्हणजे सगळं आणि त्या बायका बसलेल्या त्यांच्या ताटात पुरणपोळीचा स्वयंपाक होता सगळ्या होय स सगळं त्यांनी रेग्युलर व्यवस्थित अस करून मांडून ठेवत होते आणि त्यांच कसं होत गणपती त गेले घर घरगुती गणपती पाच दिवसानंतर जातातच तरी त्यांच बघायला मग परत जरा बायका रिकाम्या होतात ना आपल्या घरातून मग त्यांचं बघायला आणि दोन चार दिवस येतेत बाय का तसेच ठेवतात त्या अतिशय कातात इथ भरपूर जणी करतत बरं का अगदी स्वतःकडें काही नाहीत त्यावेळी कोण बाय का आवरत सुद्धा नाही स्वतःच ते घरातला आवराच आणि गौरीचं
गौराईचच आवरायचं होय आमचा पण बाई दिवस जातो त्या दिवशी होय म्हणजे आधी तरी तर आ आपल्या दिवशीच तयारी करते खास तर ते घरातलं सणाच आणि ते हे होत नाही मग थोडं मी आदल्या दिवशी करते वेगळंच असत आणि बायकांसाठी पण खूप छान असत त्यावेेळेस म्हणजे तेवढे बस खूप छान जातात
आणि आता तरी का नाही अस फे्शन सगळ्या गोष्टीत आणि प्रत्येक जण पहिल्यापेक्षा पिक्षा उलट आता आपण म्हणतोय की हे परत परत असा ह्या बंद होणार प्रथा पण उलट तुला सांगू पहिल्यापेक्षा म्हणजे जसं आपण लहान होतो त्याच्यापेक्षा उलट वाढले
वाढत हा म्हणजे फक्त काय होणार आहे की पैंगी परंपरा कशी की बाबा असच करायच नुसत उभ्या करायच्या आणि त्यांच्या पुे नैद्य वगैरे ठेवायच मग आप घाड होत फक्त आता ग ग फक्त वेगळ काहीतरी वेग
हो हो हो हो मग त्यावेळी असं काय अस आधुिक मुलं आहेत म्हण का वेग करत नाही काण त्यात सग सभा हो गणपतीत एक असा आहे की अजून त्याच पावित्र्य परंपरा सगळ्यांनी जपले म्हणजे आता बाकीच्या वेळी आपण लग्नाच्या वे हे नाही करायचं नाही करायचं अस बऱ्याचशा गोष्टी होतात म्हणजे आताची पिढी नाही ण गणपती बात त्या डेकोरेशन बात अजून तरी म्हणजे ते हा उत्साहने तयार असत लहान मुलं पण तरुण पोरं पण शिवाय आपण पण आपल्या पुढची पिढी पण
म्हणजे आपण पण किती एक्सायटेड असतो मी काय म्हणते म्हणजे त्यावेळेस आपल्याला काम पण असत ण नाही बा आप जनरली अस मोकळच त्यावेस काम पण अस त्यात नाही कराच
किती काम किती नैवेद्य दररोज नैवेद्य वेगळा तरी आरती म्हणजे आपल्याकड आरत्या दोन टाईम
ब एखादं एखादच फक्त असं असतं की बाबा नाही वे किती काम लागते हे लागते ते लागते पण काही काही नाही एवढ्या
ह करतात करत जवळ जवळ नव्वदाहा टक्के तरी करत असत दहा टक्केच असे असतील की नाही बाबा ज मत ते कशाला एवढं करायचं ह नाही खर ते उत्साह आता अ आता ा येईल श्रवण येईल तस त्याचे असा वेध लागत कि बाबा आता आपण हे करूया ते करूया गणपतीला असं सजवू तस सजव सुरुवातच होते अ भले पाऊस असो काही असो त्या उत्वर काय परिणाम होत
परिणाम होत नाही बघ तेि ते छान वाटतात त्यावेचार होय होय काही नाही तेच म्हण आत्या म्ह विजरणता
हा नाही असं विचारलं थोड्या आयडिया पण येतात सगळ्यांच्या आणि ते बारा सण प छान वाटतय म्हणजे छोटे छोटे बारासन तुमच्याकडे पण झाले असतील कदाचित तसे म्हणजे गुढीपाडवा म्हणजे चैत्रातला कोणता गुढी पाडवा मग छोटी त्याच म्ह का गुढी केलेली हा ज्येषठ नंतर म्हणजे चैत्र नंतर वैशाख वैशाखात काय असतं की अक्षय तरीितया अक्षय तती त्याला आपण काय ती पूजा मडतो ती अगदी छोट्या प्रमाणात मांडायची ते पण आमच्याकड झालं अस बारा सण मांडायचे हा आणि आता शाळात काय असतं तर वटपौर्ण ज्येष्ठात वटपौर्णिमा व वडाचं झाड छोटं करून तेच्या पुुढं अ- बाहुल्या अशा फेऱ्या काढत्यात असं असं बारा सण म्हणतात बारा अ आपल्या बारा आपल्या मराठी महिन्यातले बारा सण हा ते पण छान आहे आयडिया मस्त आहे म्हणजे छोट्या छोट्या प्रतिकृती करायच्या हा- हा.. इथं असतं आपल्या गणपती समोर असे बा बरा
होय का हा इथं नाही मग ते इथं येतंय काय इथे फक्त बेसीक हा जो सण आहे ना तेच्या - फक्त तेवढंच मग बाकीच अस
हा हा असंय काय हा हे इथं प्रत्येक घरात असं काय पण करतात
हम्म ठीक आहे कशी आहेस म तू आहेस ना बरी वगैरे
आहे छान आहे चालेल ठेवू म परत
चालेल ओके -ओके चालेल बाय-बाय हम्म